हॅलो. कसं काय? मघाशी ते वेगळंच दाखवल्यात आता वेगळं दाखवतंय, राहू दे मग. चालेल. मग. मग दुसऱ्या अजून, वीस. चहा झाला, आत्ताच पिला. तुझा तू पिऊन आलीस?
हो, आम्ही पण तिथे जेवलो. जेवून झाडून आलो.
काय जेवला?
चिकन.
हम्म-हम्म-हम्म-हम्म, कोंबडीच ओरडते वाटतं, ती एवढ्या जोरात.
ही-ही होय.
मामीनी बनवलेलं काय?
मी घेऊन गेलेलो, इकडंन जरा. मामीची, कालची बिर्याणी होती.
ऍनिवर्सरी?
बिर्याणी, बिर्याणी होती.
हा, हा, मामीची होय?
हा.
हम्म्-हम्म्.
मग? आता तुला, त्या लोकांनीच बोलवलंय सोनोग्राफीला?
होय.
हम्म्.. हम्म.
सात तारखेला अपॉइंटमेंट दिल्या.
हा.. हा.. हा. सात तारखेला?
होय.
त्याच्या अगोदर नाही झाली म्हणजे बरं होतंय, डिलेव्हरी.
जरासं. नको ग हुदे की एक वीस तारखेपर्यंत झाली तर बाबा ठीक आहे.
हम्म असं नसतं ग ते व्हायचं तेव्हा होतेच नाही. हायचे तेव्हा होतीच आता आमची कुठे एवढे लांब लांब- झालेली की, लगेच-लगेच.
पण जरा, बाळ तर मोठ्ठ होवू दे ना ते.
हम्म
नंतर आणि काचेत ठेवा हे करा असं सांग-
हम्म तसं पण असते, किती वजन आहे सांगितलेय?
मश
बाळाचं.
आह.
सोनोग्राफी केलेली नाही अजून, सोनोग्राफी केलेली च नाही.
हम्म हम् ह आवाज थोडासा ब्रेक होतोय.
रेंज नाही आहे बहुतेक.
मगाशी दोन मगाशी दोनशे सेकंदलाच कॉलकट झालायं.
होय रेंज नाही ना तिथं.
हम्म मग माता कुठे आहे?
याय लागलोय आता.
अ हा कुठं पण?
आंबेवाडीचा पुढं आलोय कुठतरी सन्नटी. हे काय मग कुठलं गाव.
सस्
हांदी गनूरच्या पाठीमागे.
हो आगीच घे आगीच घे नाही हि सासरा-
हायचय
तो पण हाय काय मला वाटलं त्याला सोडून आलाय तुम्ही.
नमस् च्टस नाय चालवे नटी चनट दित अांश क का
अरे आमचंच गाव आहे ते असू दे असू दे. पंढरपूरला मामा जात नाही.
जाणार आहेत की. हा.
संध्याकाळी.
संध्याकाळी जेवून खाऊन जाणार आहेत ते.
होयं काय.
हो नाही.
ते गेले दुसरी गाडी घेऊन.
नाही संध्याकाळी जाणार आहे.
हम्म, सासऱ्याला कुठं दाखवलं लगेच. त्यांना कुठं दाखवलं. हॅलो!
के.
कोण? रोज गेली. डबल तरआहेनी हॅलो! गेली हॅलो! अरे किती दिले गेली आपे? हॅलो, ! हॅलो, ! कलेजी घे.